हॅलो
हा आता येतय आवाज येत आवाज हो. नाही मला बरोबर येतं पण क्लिअर येतं एकदम तुझा. पण माझाच परत मला रिपीट येतो नंतर तुझा येतोय. मला मला हाय मला वाटतं नेटवर्क. कारण माझं मगाचपासून तर नाही गेला कारण माझ नेट चालू आहे तुझं काय नेटच चालू आहे का वायफाय वरेस?
माझं दोन्ही ये दोन मिनिट हा वायफाय मी बंद करते आणि नेट चालू करते चालूचे फक्त वायफाय ऑफ करते हो हो नेटवर्क आहे. एक मिनिट हं. नाही ग वायफाय बंदचे माझं.
करा आपल्या सुधत नाही नेट तरी चालू म्हणजे एकतरी काहीतरी चालू ठेव. हो हो नाही ते डबल रिपीट आवाज येतोय ना म्हणून काय करतेतरी जाऊदे. काय नाही पायल चाच अभ्यास घेतेय.
हो का?
ती अभ्यास जेवढे आता रिसेंटली स्कूल सुरू झाल्यापासून तर मी किती दहा ते पंधरा प्रोजेक्ट दिले असतील बनवून. ते पन असे नाही कार्ड पेपर आणा कार्डबोर्ड आण हे चिटकवा ते चिटकवा असं करा तसं करा. काल काय तर तो नेक्स्ट सांगितलेला. चिडयाचा घोसला बनवायला त्याचा तर किती ताप होत डोक्याला? यांना यांना नसेल ना असं मग् कित ती अगं किती आणि त्यांचं सीबीएसई म्हणजे आता त्यांना प्रॅक्टिकल असताना तर टीचरनी सांगितलं की एक सब्जेक्ट नंतर एक प्रोजेक्ट येनारच त्यांना असं त म्हनजे म्हणजे आता हे आता रिंसन्टली स्कु स्कुल सुरू झाल्यापासून मी किती दिले कालच मी तीन दिले रात्री बाराला झोपली असेल मी.
बाप रे नाही हिला नाही अजून तरी ही कशी प्री प्रायमरीला ये टाकलली म्हणून कदाचित नर्स अ याला असते ना स्कूलमध्ये प्री प्रायमरी युरोप पिसलाय
त पण नंतर वेगंळ असेल ना म्हणजे ती फक्त ये हा सिनियर हा.
वेगळा ती हो हो तिच ऍक्च्युली नंतर आता पुढच्या वर्षी सिनियरलाच घ्यायच ऍडडमिशन. तर बघूयात स्कूल बघायच बघायला लागतील हम्. हा हा सिनियरलाच चेंज करणार आहे कारण की नंतर फर्स्ट ला ऍडमिशन भेट टत नाही ना कधी कधी फुल होतात तर आपल्याला पाहिजे तिथे मग त्यापेक्षा आधीच केलेलं बेटर असत ना हो ना. अ माझं तरी चाललंय अ पलसपला एम एन आर आहे ना तिकडेच चाललंय ह कारण
ती रोडटच आहे ती का?
हो हो पलस बगावच्या पुढे गेलं ना पेन रोडला तर हा ती व्हाईट कलरचीये पूर्ण ती इंटरनॅशनलच ये ना ती सीबीएससी बोर्डमध्येध्येच आहे अ तर तिकडेच चाललं घ्यायच आणि त्याच्या पुढे अजून एक एडीपीस म्हणून पण तिचं हे पण खूप हाय अ, अ हा आयसी, आयसी च पण आहे आणि फीच्या बाबतीत पण खूप म्हणजे आहे म त्यापेक्षा हा ही जरा बेटर वाट वाटते मला अ सो तेच चालं आणि तिथे आमच शिप चवाण पण व्हायचं चाललंय तिकडेच घराच सो तिकडेच म्हणजे जवळ पास होऊन जाईल हो, हो जवळ आहे त्यामुळे
मं हा कुठल्या स्कूललाये हा सेंट मेरी ला इथे आपल्या करसुंडीला ग
अच्छा, अच्छा हा पण तिथे बोलतात की हे नाही होत ना म्हणजे असं शिकवणं वगैरे खूप कमी ये ना अस अ ऐकल
ग स्कूल कशी गावाकडे पडते ना गावाकडे पडते तर म्हणजे असं हे ना होत म्हणजे अस टीचर लोक लोकशा चांगयला मिळत आता कोणी एम एस सी केली तर कोणी बी एसी केले असं टीचर आहेत म्हणजे प्रॉपर असे एज्युकेशनल टीचर नाहीय असे आणि आता सीबीएसईीच जरा वेगळं काहीतरी रूल् काहीतरी चेंज के तर त्यांना जमत नाही म्हणजे म्हण स आता क्लास सीबीएसईच्या ह्याच्यासाठी क्लासठी बाहेर जातात मग त्या येतात मग पॅरेंट्स लोकांवर पण खूप लोड येतो की तुम्ही घ्या घरी तुम्ही हे करा आता आम्हाला पण किती घ्यायला लागतं म्हणजे म्हणजे ते लोक घेतात ते देतात लिहून द्या लिहून द्या थेरी, थेरी आम्हाला घे घरी किती घ्यावं लागतं असं होतं प्रॉब्लेम
अच्छा
एवढा इकडे टीचर येत नाही हा आणि एक्सचेंज होता सारख्या एक्सचेंज होतात टीचर
त्यामुळे मुलं पण कन्फ्युज होतात कारण प्रत्येकाची शिकवण्याची ट्रिक पण वेगळी असते आणि मुलं त्या टीचर बरोबर एकदम फ्री जात होतात आणि नंतर चेंज की परत नवीन टिंचर बरोर त्यांच्याबरोब बोलायला वैगेरे किंवा त्यांची
त्यांची टि हम हो, हो ते कस आहे ना त्यांना हा बोल, बोल
ऍक्च्युलीे जावीची मुलगी पण होती पण त्या अभ्यासच वैगेरे आणि घरात घ्यायला पण तेवढ पाहिजे आता तू घेतेस त्या मुळे काही वाटत नाही आणि यायला पण पाहिजे कारण की सि बी सी ते म्हणजे आता नर्सरीच मी ऑलिंपिड आलय येगझाम तर ते बघितल ना त्याच्यामध्ये आता ज्युनियरला ऑलिमपिड एकदम पहिल्यांदाच मि ते पण त्यांच्या का सगळ्यांनीच घेतलं स्टुडंट मध्ये तर म्हटलं जाऊ तिला एक प्रॅक्टि प्रॅक्टिस पण होऊन जाईल आणि हा तर चार सब्जेक्ट आहेत इव्ही एस हिंदी मॅथस आणि हा हे चार
नाही का होऊन जाता प्रॅक्टीस
ना तो सध्या घेतली हा पण बाकी तिचे तीन घेतले त्याच्यामध्ये सगळच आहे म्हणजे इंग्लिशमध्ये सगळे
हम् हम् गोवल्स वगैरे
ते सगळं आहे मॅथसच पण काउंटिंग करायचं मॅच करायचं ते सगळ म्हणजे जस फर्स्टला आहे ते हा मे बी तसच असेल फस्ट ते त्यांना आतापासून प्रॅक्टिस होईल त्यासाठी आणि त्या स्कूलमध्ये करून घेतात त्यामुळे काय वाटत नाही ग करायला
ते युरोगेटच तसंच आहे म्हणजे ते स्कूलमध्ये करून घेतात असे पॅरेंट्स व एवढा लोन नाहीय. याचं कसं
एक्स्ट्रा अस काय नसतं एक्झाम हा प्रकारच नाहीय त्यांना.
नाहीच आहे बरोबर नाहीये पुढे पण नाहीे अगं म्हणजे तरी तू पुढा युरोेकड नाही पुढे ज असं हा इकडे हा प्री प म हा कारण माझ्या ताई त्यांची मुलगी होती तीथच होती पण सिईनिर केजी पर्यंत होती पण फस्ट ला चेंज केल पण चांगले युरोकेट्स पण
हो हो छान आहे म्हणे ते व्यवस्थित करून आपल्याला असं वाटत म्हणजे मला आता वाटत होत. की बाबा एक्झाम नाहोत मग तिला पुढच्या स्कूल ला जाऊन मग ते कसं आहे. जर का आपण जे बघितल म्हणजे प्रत्येक प्रॉपर युनिट टेस्ट होते. कि हे होत सगळंच होतात ना एक्झामच्या बाबतीत झालं वगैरे
यांचं कसं मय हो पार त्यांचं कसं होतं ना आता ह्यांचं म्हणजे अभ्यास खूपय ना त्यांना प्रॅक्टिकली नाही समजत लोड म्हणजे आपण कसं पहिला रट्टा मार तसं चाललंय त्यांचं घ्या असं या एक्झाम दिली की पाठ करून घ्या म ते लिहून प्रॅक्टिकली काय समजत नाय ते कधी क्वेश्चन असेल तर कन्सेप्ट समजायला पाहिजे ना आपण कसे ठोकून वगैरे लिहायचं ना. तर आपल्याला क्वेश्चन समजला तर हा त्यांना जमत नाही तर टीचर लोकं बोलतात त्यांना समजलं पाहिजे. हितं आपल्याला च एवढं इंग्लिश तर त्यांना कुठे एवढं म्हणजे एवढ कसं का लिहिता हेना ना स्वःहून जर नाही एखादा क्वेश्न वेगळा तर त्यांचं म्हणणं की त्यांनी स्वःहून लिहायला पाहिजे‌.
नाही कळत नाही कळत आता मी हिला फोनिक्सचा पण क्लास लास लावलाय ना म्हणजे दोन तीन ठिकाणी विचारलं तर प्रत्येक ठिकाणी
चा
हो त्यान् प्रत्येक ठिकाण दोन ठिकाणी बघितलं मी एका ठिकाणी तर बघितलं तिथे खूपच त्यांचं म्हणजे त्यांच्याकडून त्या करून घेणार म्हटलं एवढ्याश् जीवावर एवढं पण लोड नक नको टाकायला दुसरं म्हणजे असं नॉर्मली चय टाकलं तिला मग म्हटलं जास्त
जास्त
ती रीड करून घेते तिजे पॅरेग्राफ आहेत. की ते म ती रीड करून घेणार म्हणजे हे आपण घेणार मी आता तिला पाठवते ना. ते आपण घेणारय पण तिथे मी बघितलं तिजे स्पेशली बुक येत. अ फोनिक्स चे की ते झालं ए टू जेड चं प्रोनोन्सियन झालं की म ती रीड करून घेणार म्हणजे दोन वाक्य नंतर ओवल्स शिकवणार तिला तर ओवल्स येतात त्या टीचरांनी शिकवते. हा तर त्यामुळे असं वाटतं की बेटरय की तिला म्हणजे फर्स्ट ला गेल्यावर एवढं टेन्शन नाही येणार.
नाय नाय यायला हो. कारण फर्स्टला कसं हुत जेव्हा रीड आलं म्हणजे रीड जर करता आलं ना तरच त्यांना क्वेशन समजतात. पण यांना फर्स्टला नव्हतं रीड करता येत ते समजतच नव्हतं म्हणजे मग आपल्याला हे करत जास्त अभ्यासय आता त्यांना रीड करता येतं नाही करता येतं ना. त्यांना समजतं म्हणजे आता काय चाललंय ते.
हा तर त्या टीचर पण बोलल्या की ग्रामर त्यांचं सिनियर पासून स्टार्ट त मी बेसिक ग्रामर तेन घेणार की तिझं हे रीड वगैरे करून झालं की तिला ग्रामर च पण देणार म्हटलं चांगलाय ना. ति बेसच चांगला झाला फर्स्ट पर्यंत तर नंतर मग टेन्शन येणार नाइ की तिचं वाचण्याचं किंवा ग्रामरच इशू नाय येणार जे आपल्या बाब तीत झालंय ती तेच्या बाबतीत नको व्हायला आपल्यालाच कळायला किती
किती उशीर झाल काय फी काय आय त्याची तिथे.
अ. तिची ना हो आठवड्या म्हणजे महिन्याला पण आ ठवड्यातून तीन दिवस क्लास असतो अल्टरनेट तर पंधराशे बोलेत. ते
आम ठीक, के म्हणजे पंधराशे जर शिक-अ व्यवस्थित लर्निंग होणार असेल शिकणार असेल तर ठीके पंधराशे. लहान मुलांचे राहतं अगं हा. हा लहान मुलांच्या पण राहतं, अनूला पण बोलली मी अनुज्याला पण बोलली. नंतरलं म्हणजे ते आत्तापासून लावते, आत्तापासून त्याला अ रीड नाही करता येत अजून त्याला त्या गोष्टी कळतच. नाय ते वेळी सध्या नको लावू हा. स्टार्टिंगला फोनिक्सच लाव कारण त्यांनी बऱ्यापैकी फायदा होतो. एकदा रीड करता आल ना की पुढच्या गोष्टी कारण आता यांना खूप थे म्हणजे थेरी पण आहे. प्रॅक्टिकली कमी हाय पण थेरी पण खूपय त्यांना. त्याच्यामुळे ना काय होतं ना, मग ते थेरी जर वाचता आलं ना तर त्यांना मग ईझिली होऊन जातात. पुढच्या गोष्टी
हो तेच तेच त्या तेच मला बोलला बोलतात त्यांना कसं बेस प्रॉपर. झालं ना की म छान होतं. त्याचं म्हणजे नंतर त्यांना टेन्शन नाय ग्रामर आल दोन अक्षरी शब्द वाचताना तीन अक्षरी शब्द वाचताना तयार करायला शिकवणार ते म्हटलं जाऊदे दोन वर्ष गेली, तर जाऊ एक वर्ष लागतो तेवढं बेस बस यला बोलतात त्या,
ना आम्ही म्हणजे एवढ एवढ क्लिअर होतील, त्यांनीच
हा ह हो हो त्यांनी सांगितलं बोलत ति आवाज झाले की नंतर मग तिला लेट तर सांगणार एन एनन मग ते तिन याच्यामध्ये बोलुन घेणे न म फोनिक्स मध्ये पण नॉर्मल हिच्यात आणि डायरेक्ट ऐन असं पण असं म्हणजे खूप छान प्रकार त्यांनी बोर्डवर मला समजून सागितलं म्हटलं ठीक आहे चालेल, आणि ऐका ठिकाणी बघितलं तर त्याचं बुक वगैरे पण होत पण मला खूप म्हणजे खूपच जास्त वाटलं म्हटलं नको, एवढ आणि त्यात ती हिंदी टॉकिंग पूर्ण ते म्हटलं नॉर्मल असलं की बरं वाटतं ना थोडंसं मुलं पण जातात आवडीने,
आम्हाला तर मला आधी सुरुवातीलाच मी त्यांना बोलली, होनिक्सच क्लास मला शोधायचाय. इकडे कुठे ग खोपोलीला आपल्याकडे का ऑप्शन, आणि खोपोलीला पण कुठे एवढे फोनिक्स वगैरे
नाहीये. फोनिक्स आणि आत्ता झालंय ते फोनिक्स आपण तरी कुठे आधी ऐकलेलं मी तर ह्याच वर्षी ऐकलं.
त्याच वर्षी ना आपण पहिले कशी. म्हणजे आधी जर वाचायला आपण बोलायचो तर, आपण अ बारा खडीनुसार म्हणजे आपल्याला अ अ ब क म्हणजे क का की कू हा असं होतं ना आपल्याला आता ह्यांना नाहीये, ह्यांना आ ब क स म्हणजे ते सगळं फोनिक्स नुसार असं झालंय त्यांना हा तर त्याच्यामुळे आता पाहतलं म्हणजे येतं वाजतं ते हा हो त्यांना पण म्हणजे सुरुवातीलाच त्यांना फोनिक्स शिकाल तर मला तर सुरुवातीला कन्फ्युजनच आहे, हे काय सगळं तेव्हा मी ते व्हिडिओ बघायला लागली, युट्यूबला वगैरे तेव्हा कळलं की अरे आता असं आलंय. ना अस शिकवतात आता आता मी बी बऱ्या अ, फर्स्ट पासून सुरवाती पासून नाय सुरवातीपासून ह्यांना अभ्यास तर नर्सरी पासूनच आहे. पण सुरुवातीपासून फोनिक्स नुसारच शिकवायला घेतलं, म्हणजे बाराखडी वगैरे देतात पण एवढं नाय फोनिक्स सुरवातीपासून हाय मग तेव्हा कळालं की, आता असं आलंय म्हणून म्हणजे अस शिकवणार आहेत, ते त्यांना हम्
चालेल मी करते, मग थोडया वेळाने फोन तुला हम
चालेल बाय.